हां हा आला काय हा बोल
ह का बोलायलाच नको मला पण बाई सेम मला तर बघ ते चाल मग नंबर पास झालाय
मला पण पठ झालाय सगळ्यांचा द पहिल्यांदा माझ्या एकदा नंबर लक्षात आहे मला पाठच होतय हे तर दोन दोन लावले तर पाठच झाला ते अंजली कस्तुरी तिचा पण पाठ झालता सृष्टीचा पण पाठ झालता दोन वेळा करून वेदिकाचा पण झालता पल्लीचा पण झालता भक्तीला एकदा केलय दोन तीन वेळा तुझा पण आता पाठ झाला सत्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी ह अगं तरच आवाज कटवलाय हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो माईक चेक अला अला अला अला
मग पण आता बोलूया प्लॅनचा आपल्या फिरायच्या जाऊया ना मग तू शंभर टक्के येणार ना मग भक्ती आल्यावर जाऊया मग लगेच
कि जाऊ कि बा येतो की मला काही भेटायच नाही तुम्हाला
तर सांग घरातलं ग
घराात ल होय आता तू सांगितल्यालाप्रमाणे
हा तसच बरोबर माझ्या हवा पावलावर पाऊल टाकून चाल तुझ गल्लाार वईल आयुष्यात माझा विचार माझ विचार घेऊनचाल माझा विचार चार वा मी सांगितला प्रमाण वाक खरच तुझ कल्याण
फूडस््टेप टाकू काय.
फक्त त्याचा गैरवापर करू नकोस.
गप ग हम नाही प्रीती कधी तर वेळ आल्यावर करणार. ते पण
े अजून कायम्हाला चांगल्या आयड्या येतो ग.
अ बरोबर मग तुझ्यापासून सिक्रेट राहणारच नाही की मग तू कोणाला सांगू नको. म्हणजे झालं.
मी जेवलो कणी माझ्या लक्षात राहत नाही. सिक्रेट कुणाला सांगायला जाऊ
हम्म.
य तू भक्ती किंवा नाजिया दिघींच्याच सगळ्यांना सांगायचं. नाही तर कुणाला काही सांगायला जात नाही. मी स्टेपी बरोबर तर काय एवढं नाहीच आहे बॉण्ड तुला पण माहितय.
हाा मी फोटो बघितलय मी फोटो बघितलयतील.
अग त खळी तुला माहित्या ना म कशी करत्या ती भक्तीला होती. म्हण त्या दिवशी मला वडालती
होय हे प्रीतया भा आई ग स्टीफीचे बेस्ट फ्रेंड झाले की बापरे.
ती आता बघतीच ना लांब चालल्याय ना मग दुसरं कोण आल तर जवळ
असं दे गी छान केल्यास प्रीती कस बनवलीस ग मस्त केल्यास.
हो क नाही.
कधी वेळ काढलीस ग इथे
पेपर झाला झा केतो काय काम होती. तेव्हा बसून चलागे भेटां थला लागे
ह् तुमचं भेटायचं भेटायचं म्हणत लागलं एक महिना
महिन्यांना भेटलो.
बंटेला बेटची ला क नाही मबा चक्तीच्या
भक्ती नाही म्हणली बदलेला
होय तिचं तर काय फिरायचं सुरा आहे इकड
बक्की बाई नुसती फिराला नुसती फिराल्या बक्की बाई मला इथलंय तर चंदूरला पण कोण फिरायला घेऊन जायला
मला चंदुरता गणपती बघायची एक लईची होती गा आपण जायची सोबत
अगा आपण जऊया खरं तुला घरातली सोडत अ आपण चंदूरला कवाजव माहितीय काय आपण कॉलेजमध्येध्ये घ्यायला जातो त्या दिवशी जेव की म्हणजे काही चंदूर घथलाय त्या लगेच जाऊन लगेच येऊ शकतोय
हो अ आ देशन काय घेऊन आलाय ला ई ग शिवराच ऑपरेशन झालंय त्याचा फ्रेंड ताट घेऊन आलाय त्याला चिक
हा उघदाई ह ह मग काय म्हणतो आपण कॉलेज मध्ये ज्या दिवशी जाईन नाहीक
स्टेफी असते ग प्रीते तुमच्या
अग असते अस तिला काय माहिती बक्ती सांगल मी इड कुठ गावात जाणार आहे ती जाईल्टेफी चाल ते ती नाजीया तिच्या सग जाईल तिथपर्यंत नाजीया तिला सोडती परत येतीया कि कॉलेज मध्ये तवर आपण दोघी जाऊ शकतो पुुढं पुढ
चालतंय आपण जाऊ कि चंदूर जल लय लांब नाही.
हा आमच्या घरापासून तर लईच जवळ आहे. खरं जायचं कसा प्रॉब्लेम आहे गाडी पाहिजे?
मी अजून मंदिरच बघितलं नाही तिथलं मला बघायचं. शेले. आणि आपण जायचं होत सोबत हा बघितलं की तेे आहे. हायलाईट ला भक्तीच्या. दाखवलेली एकदा.
तसं जायचं आपल्याला जायचं कसं हा प्रॉब्लेम आहे गाडी पाहिजे की एक?
एक गाडी पाहिजे का अजून एक
कोणाची तर
आई ग
ते तवा करूया सोड प्लॅन आता आता पहिला आपल्याला हे जा करूया आपण कोल्हापूर
हॅलो. शिवराजनात बोलाले ला. ते दोन हॅलो ऐकू आला काय? हॅलो.
नाही मला काहीच ऐकू आल नाही हॅलो. हॅलो यायल बोल.
हा अगं फोडी दिलाय. आणि म तर आणि असं दिलंय.
हा बिर्याणी दिला म्हणून दोन फोडी दिला.
मी बिर्याणी आणतो करून कधीचं. तर आपण भेटल की खरं आमच्यात बिर्याणी करणार. तेव्हा बिर्याणी तेव्हा आपण भेटणार सगळं जुळून येत नाही ग एकदम.
मग भेटणार आहे तेव्हा बिर्याणी करून करा म्हणायचं मम्मीला.
आपण जाणार न लक्ष्मीला ते?
होय महालक्ष्मी ते जाऊन यायचं आणि मग खायचं.
चालते बघतो बघतो आणतो केली तर आण मला तुम्हा मला खाण्यापेक्षा तुम्हाला दिल्यावर जास्त आनंद होतोय प्रीते.
आम्ही खातोय तसा हौऱ्यावाणी आणि त्यातल्या त्यात नादीया तर काय एवढं नसते मी आणि भक्ती
प्रीती आणि बघ हयो तु आणि भक्ती. खातीला लय भारी वाटते भांडून भांडून ते एक मेंबरीज राहणार कायम कसल्या भारी
होय कि नाही नाई अजून तु
नाही बाई कुठलं जेवतोय मम्मी बोलावल्या नव्ह जेवायला
आता किती मिनिटं झाला ते सात मिनिट झाल्यात अजून एक दोन तीन मिनिटं बोल आणि मग जा
हां बरं बरं ठीक आहे काम यार काम करायला लागतात तुला घरात
काम लावत्यात खरं मी करररर
करत नाही करत नाही
दहाला उटते तोपर्यंत मम्मीचं निम्म मम्मीचं जेवण तेन सगळं झालेलं असतय सकाळी संध्याकाळची तेवढी लावत्या बघ कनिक मळायला लावत्या लुटून काढायला लावत्या आणि मी वेळाान उटतोय त्यामुळे माझे माझे कपडे एक धुवायला लागतात मला
मग आपण एक कॉन्फरन्स कॉल करायचा काय ठरवूया आणि मग तेव्हा जाऊया ह काय भक्ती आली की तिला सांगतो
भक्ती सतरा तारखेला येणाराय
तुमही एकदा दोघी कॉलवर बोला मग आप पण कॉन्फरन्स कॉलर ठरूया मला घ्या हम आपण डबातेन घेऊन जायचं मस्तपैकी दहा ला गेलं की पाचलायचं रंकाळा लक्ष्मी मंदिर एवढंच कि आणि काय तिथं
अग तुझा आवाज लई बारीक यायलाय
मी हळूच बोलालोय प्रीती
तसं नाही असं लांबन बोलल्या गत यालता ग
नाही जवळच घेतलाय की
चालते मग तसं करूया जाऊ्या पहिला महालक्ष्मीला जायचं पुणाला दय
अगं मला कळना त्या पन्नास पन्नास कॉल कस आल्यात
कुणास ठाऊक मला काय माहित नाही बाई
हा चल ठेवू काय मी ज मग वरडा लागल्या आता लई उशर बोलालोय
हा ह हा हा बघूया उद्या तर बाय
बाय
बाय